हम्.... बोल काय करताय?
काय नाही आवाज आलाय का?
हो
हा- हा आवरलीस?
हो
झाले बघ, काय आवाज यालाला लागलाय?
एक मिनिट करुन राहू का?
हा चालते की.
हा नाही एक म्हट चालच सांग हॅलो
हा बोल
आता येतं आहे का?
हा, येतं आहे
हा, काय करत आहे?
काय नाही, आहे चालू आहे, स्वयंपाक तुझ आवरल
हम्
आवरला स्वयंपाक?
आवरला बाई
हम्म हम्म का फोन काय नाही स्वयंपाक स्वयंपाक करायलो काय आवाज यायला लागलाय?
एक मिनटं आणि काय?
काय नाही बघ.
एक कॉल येत होता बोल मग
स्वयंपाक तेन झालं तुझ आवरलं तुझं?
एक मिनटं हॅलो
हा
म आणि काय
काय नाही.
काय करायलास. बा बाळ काय करायल हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो